काही नाही झाले किरक्या तोडाचे.
हा का गिलक्याची फोटो टाकल होते, म्हणून म्हटलं झाले गिलके थोडाचे.
हा गिलक वई तोरडे, आता बजार.
हाव का. काय थोडा.
हा आजुन का, तंबाटी बांधलेय मग तंबाट्याचे फोटो टाक. टाकले तुम्हाला, का गिलके चोरडे गिलक्याचे टाकले.
टमाट्याचे दिसले, गिलक्याचे दिसले.
मग, पा बर कस काय मग आमचा माल.
लय भारी, एकच नंबर लगे, एकच नंबर.
चांगल आहे का.
आहों खरच छान ये. छान ये खरंच. काहीच नाही दिसलं, लगे रोकट नाहीं आणि राकट नाहीं.
मग फवारणी-गिवरणी काय घ्यावं लागन आम्हाला आता सांगा बरं?
ते ऍग्रो वाल्याला विचारा ना.
ऍग्रो वालेला नाही, पण मग आता तुम्ही अनुभव घेतलेला ओ ना त्याचा.
पण ते रुक्मिणी ऍग्रोवाल्याला जास्त माहितीये आपल्यापेक्षा.
रुक्मिणी ऍग्रोवाल्याला तर माहितीच ये, आपण त्याला विचारलं पण मग आता थोडंफार आ आपल्या-आपल्या पद्धतीने घ्या लागत, त्यांच्या पद्धतीने म्हणलं की जास्तच जात आप आपल्या लांबणीत, हा मंग आता असं म्ह घ्या लागती
नाही चांगलं माल असला का, ते जे औषिद कटत नाही, का ते आपल्याला देऊन टाकीती ती.
मग त्यांच्या हिशोबान म्हणल्यावर आपण किती लंब होऊन जातो.
आहो त्यांच हिशोबाने काही खरं नाही
मग आपले थोडंफार मनाचं बी असलच, मग माहिती जास् ह्याच्याकडू-त्याच्याकडून वापरलेलं हाव, नाही ओ छान ये गिलके, म्हणजे असे लंबलेचे.
नाही ना, कसं ही त्याला अस, कीड-बीड काही डंक
नाही-नाही. ते आता हे पावसाच्या वातावरणामुळ, थोडं फार होत राहात पण मग एवढं नाही अजून.
हा ना.
आताच तर नवीन चालू झालंय.
हा, पण बाई ताण नाही राहात बघ त्याचा गिलक्याचा तर, मला लई आवडतं गिलक खरं.
हो.
म्हणजे तुम्हाला सांग रे धुयचं काम नाही, खायचं काम नाही नुसतं चाललं
हा मग का न्यायच.
आणि ये दुसरे नाही काकडीन-फिकडी, ये धुवा आन ते करा आणि परत गिल ते तिसऱ्या दिवशी, निघाल तिसऱ्या, चवथ्या दिवशी.
तिसऱ्या दिवशी तोडावच लागते हो, आम्हीत ना काल पण तोडले ना आज पण तोडले.
हा, ना.
ह मग काल ये ना, म्हणजे जास्त मोठे येऊन जाते ना चार, पाच दिवस झाले का? त्याच्यामुळ मग काल तोरडे अनमंडल टाकून देले आता हे उद्या त्याच्या साठी, बाजारासाठी तोडल्यात हे
हा ना? पण मग गिलक्यात च की तानच नाही राहत. कॅरेटा बी हलक्या फुलक्या राहत्या.
हाव बाई कॅरेट काही नाही जडरात म्हणजे दहा, बारा किलोच कॅरेटच समजा
हा वज व्हायला बी सोपं राहत.
हा.
नुसते लावां लागत्या त्याला व्यवस्थित नाही
मग ते आता लावायचं आपलं-आपलं हात आता तिथे लावण आता व्यवस्थित लावाचं का कसं लावाचं? आपण जर व्यवस्थित लावल तेव्हा ते व्यवस्थितच येईन ना.
हाव लई आण मस्त
हा भरल मग कितीचे किती काय सोपे जाते मला लय आवडते लावाला मी ना लावते दररोज मग.
अ बाई मला बी आवडतेय कारण, मधी ना थोडीशी मधी आडवे तिडवे टाकून दिले पाट पण कॅरेट वर येत
हा, सरळ लंबे ना त्याच्यामुळे ते भारी वाटते लावाल, मग मी ते सरळ सरळ लंबे लय मस्त लावते.
त्यांना म्हणलं तुम्ही तंबट तोड, तंबट तोडाची होती थोडे तर मग तू ह्यांना म्हणलं, तूम्ही तंबट तोडा मी लावते. हा मग काय ह्यांना तंबट तोडाय लावले की. आ हा
ते तोडायला गेलेत म?
आ?
अंजिली ताई गेले का तोडाला?
नाही नाही, तुमची लेओक अन मी होते. येई, पहिले ज लावेल होती ना, त्याचा दुरीचा माल नि घु राहीला आता, बिक्यातच होतं
हाव का? बाई तम्याटाला काय भाव येना, साठ रुपये किलो ये.
हा पण मग आता ते माल नसल्यावर काय, आपल्या जवळ थोडाच माल ये. त्याच्यात पण तो खराब होऊन जातो, काही चांगला राहातो, आता हा माल निघुसतर नवीन.
हाव.
हा माल निघला का मग काही नाही वाटणार एवढं. मग आता हे माल माल बी हातात येऊ पर्यंत खराब होतो, का डंक लागतो, काय होतं काय नाही याला. जे पावसाच्या याच्यामुळे ना डाग पाडतात त्यान
योबी तर चांगलाच रेन तुमच आता लगी तोंडी येयलाच झालं, आता लागेलच आता माल त्यालाबी नव्यालाबी
फुलं तेन आहे पण मग, पावसामुळे आहे ना डाग पडून जाते ना त्यांना
हा बाई ते टिपका आला की लय लगी लय घान करत ते लगी
तर मग लगेच देऊ भाव परत इकडं फेकून पण द्यायला तेवले जास्त फे निकल्यापेक्षा फेकल्यान जात
एगदा काय झालं माहितीे येका आमचं पूर्ण माल लगी असं तोडाशी आला लगी नुसतं पिकाचा राहिला बाई
हा त्याच्यावर तेवढीच टिपकी पडून जात्या
केवढे शिक तर आला ना बाई लगी येतोय, लगी येतोय. तुम्हाला सांगते आठ चार दिवसात एवढा टीपका आला त्याला, त्याच्यातून निस निखळुन निखळुन अर्ध्याच्या दहा बारा कॅरेट चांगली निघातय आणि वीस पंचवीस तीस कॅरेट खराब निघत
तसंच होतं तिल दाब दाब देऊन जाती, गेल्यावर्षी आम्ही तसंच ना सगळं तंबाटे खराब होऊन गेले.
नाही बाई लई, त्याला लगी ना तुम्हाला सांगते जवळ ये ना असा आडवान्स पैसा लागतो तेव्हा शेतकरी, खरंच ये.
इच्छाच नव्हती पण म्हणलं जाऊन द्या थो, थोडे फार लवू आता.
अ ना नाही लगेच नाही लावला, आणि मंग त्यावर्षी लय बावच येतो आहो
हा मग ते तर आहेच आहे ना मग त्याचे
ज्या वर्षी आपुण लावला त्या वर्षी नाही काही, आपुण नाही लावला त्या वर्षी लय भावच येतो.
हा मग ते डाग पडते ना त्याच्यानी लय जीवावर येतो, आणि परत त्याला आहे ना तंबाटीच तंबाट्याला किती पाहाव तुम्ही, ते पहिले नळ्या खच्या बेड पाडायचे परत त्येच्यावर खत टाकायचं. अ परत ते खत सवान करायचं म्हणजे फळे आणायचे त्याच्यावर कोन ती मातीत जाती जाईन, मग त्याच्यावर म नळ्या करली का मलचिंग पांगाची, मलचिंगवर मंग कुठं झाड लावायचं परत त्याच्याच झाडाचं उन्हामुळं टेम्परे ना जास्त हे होऊन जात.
आणि त्याचे गळे भरा
ते मंग गळे भरा लाक त्या परत मंग हिरे, गज उभे करायचे टिप्र, तार परत ते बा एक एक फाटी बांधा लागते नव सूता येत सुतळीच किती भाव झालाय अ आणि दोनशे रुपये किलो, दोनशे रुपये किलो सुतळी आणल परवडती का?
नाही बाई लईच अवघड हे लई
ते कॅरेट बी जातक नाही, जात काही दोनशे रुपये ना
सांगताच येत नाही, तेच व आल्यावर
कॅरेट तंबटे कितीला असतीया, वीस किलो तंबटे?
ते भाऊ बी असला तर अर्ध तंबाटी वस्तूवर खर्चच निघत नाही.
अन तोडणारे वेगळे, तोडणारे घ्याते वीस -पंचवीस रुपये कॅरेट.
आव बापरे वजन वजनाचं लगी ना आलंय, हलवा त्या लगी.
आ म जड म्हणजे ते जास्त जड होऊन जात ना ते तमाटच मोठं राहत मग, ते जड व्हणारेच नवं वीस पंचवीस किलोच.
जरा माल चांगला राहतो ना, त्यांन लई वजन येतं लगी.
हा, ते वजनावर घेत नाही ना त्याला डायरेक्ट कॅरेट वर घेत्या कॅरेट वर आपल्याला सारखेला परवडत नाही नव्ह ते
नाही नई
वजनावर पाहिजे म असं किलोवर घेतलं ग मंग परवडतं थोडं फार
हां
ते कॅरेट उचलाला परवडतं ते तोडाला द्यायला आपुण वीस पंचवीस रुपय ह परत मग आपल्या हामली
अही भोपळे नाही करेल का काही.
ह
तर शंभर रपयाला कॅरेट जातं का? पन्नास ला जातं ते कोणा पाहियला अजून.
नाही नाही ते ते सांगतायेत.
आणि ते पन्नास रुपयाला कॅरेट गेल्यावर काय पोर उ आ ड तोड्याला खर्च तेवढा होऊन जातो.
ह ना भोपळने लावले काही.
नाही मी भोपेने लावले लऊ आहतात नंतर.
चांगलंय ना पण मग ते नाच थडाच
हा पण मग ते हे पाऊस समोळ नाही येत ना ते.
नाहीय का.
नाही. पावसामुळे ना जमत नाही एवढे भारी. ते पाऊस नसला का ते फक्त हिवाळ्यामध्येहि छान जमतात.
हा ना नाही तर ते बघ निघात. ते बी त्याचा बी गण बड मान होतो.
हा मग त्यास विलाय वजन राहतो ते उचलाला आणिटी ल जाती
पण मग ते मोठ्या लिप घ्या त्या ना लोक त्याला काही असं एवढं ये नाही.
हा मग ते आप आता भज्यात त्याच्या टाकायला घेते ना.
हा जाव गोबीला भाव वाचला त भोपळेला चाला त्या
हा.
जा गोविल भाव नसला का मग भोपयाला काही.
थंडीच्या दिवसात भजी जास्त करते ना हॉटेलवाले त्याच्यावाले. तर मग त्याच्यामुळं तेे भोपळे जास्त इत
गरी घरी नाही तर बाहे थंडी ना भिजली का गरम गरम नास्ता.
हा मग ते नाश्त्यासाठीच म्हणजे, ते भोपळा मग जास्तच फरकटेल ना. ते आताच या दिवसामध्ये भोपर चालतच नाही. नाही, हे दिवसात ना ते काय होतं काळ्या जळून जात त्याच्या पावसामु
होव ना. हम आणंजेल ते येईल काय कॉल करायच ते काला शांत वशने
त्यां नाहीच येत माझ्या पशी.
आं.
माझ्या पशी नाहीती त्या
नाही पण कॉल करायचे नाहीत का मग झाले असतील त्यांचे कॉल म्हणूनच नस करीत.
आम्ही तिथे आल कि त्या कोपऱ्याच आहे. मी ह्या कोपऱ्याच आहे.
अ होयला असणते शेवारी मग त्यांचे दोन तीनच राहिले होते. त्या खोटं बोलल्या तुमला.
आता हे असं आता एवढं भटर, भटर मी काय खोटं बोलले काय तुम्हाला आता.
कोण नाही नाही तु तुमच नाही पण
तुम्हाला किती आपदाण लागत कामाला ल जीवा येऊन जात. काम करा वाटत नाही श्वास न होऊन जाते त्या. आराम तर आहे बाई आराम केला तुम्हाला कसं बाई तुम्ही आ दर्शो घर बसल बसलं तुम्हाला वाट आराम न केला पाहिजे बसल नाय पाहिजे.
नाही आम्हाला तुम्ही बसून तर पहा काम करून बसायचं तुम्हाला काय म्हनू राहिलो का आम्ही.
तुम्ही पाहिलं बाई तुम्हाला जड जातले. ते म्हणत्या बसल्या बसल्या
तो मी काय आता जावायचा जावायचा सल्ला झाला आता आमचा फुसकटच पडश
हा सल्ला कायला की इकडं येच उराला आमचण काय सल्ला उराला काय मिहिती
आता शेवट जावा जावा एक झाल्यावरच शेवट सासूला बाजूलाच टाकश ना
हा सासू बाजू सासू ना बाजूला राहूच नाही ना सासून न एक विचार करत. नाही गाड्या भई पोरींग खरंच काम केलं बसून त्यावर जर्शिक आपून बी त्यां
आता काय उठल्या पण तुमच्या संघात थोडी राहणार आहे आम्ही
पण मग का करून काय आला तुम्ही काम करतो ना मी काम करून नाही म्हणा मग काई
पण आता काय कस राहत आम्हाला वाटत आम्हाला वाटत आम जरा चाल ती म्हणून आ मी आला आम्ही ते करतो.
हा तुमची चाल त म्हणून तुम्ही ले गाजूनच घ्या आता मग आम
काही गाजीत नाही हो पण आम्हाला वाटता अ पण आम्हाला वाटत आमचा आमच्यासाठी आम्हाला गाजू द्या.
नाही मग आमची चालायला लागल्यावर मग तुम्हाला नीट वागू का आम्ही
अम् ते चट पाहतो ते तवा आहो तवा खुतपाहताची ये आ
जवळ लात चवरलो गाजवून घ्यायचं पण आम्हाला आहे ना
हा मग तसं राहतस ना आता हे अरुणाबाई गेली तर काय गेलंच सगळं
ते काही नाहीत बाई कोणी संग पण मग तेवढं मनात समाधान होऊन जात ना लयच गाजून घेतलं का
तेच ना मग गेली बिचारी पोरी सोरी सोडून
मग ते आपलं तिकेट तिचं तिकीट फाटलं ती गेली. आता आपल्या तिकीटावर आपल्याला माहिती आहे का कधी आहे काय आहे.
ते हाय बाई पण मंगली लेकराला वनवासा आला
हा.
आ.
येतच त्या ते काय आपल्या हातात नाही. तिच्या हातात नाही. कोणाच्या
हातात नाही म्हणा पण मग जास्त लेकरा माग उभी होती तर बरं होतं.
जास्त चे लेकर जास्तची
मग. पोरीला सपोर्ट होता.
मग ते तर आहे आता पुरीला कोणाकडे जाव बसा कोणा जवळ बोला असं आहे ना.
मग सगळ्याच गोष्टी होत्या नव्ह. ह्म. बाकी काय चालू मग?
साराच विचार